हॅलो, हा बोला कि हा चालू आहे बघा काम
आज कामावर गेलात काय
हा कामावर
बरं बरं आता काय बॅचेंस
आता बॅचल्स खुल्या आहेत होय.
चला तेवढचं एक सीझन
होयच की,
आता काय काय शिकवताय नवीन
आताय एम एस सी आयटी, टॅली अगं तन्वी सेजलचा फोन आलता बघ, एक मिनिट सेजलचा फोन आलता तन्वी आली काय म्हणून, मी मी नाही म्हणलं काय माहिती, विचारली असल तो आली अस ती हेडफोन लावु नको तिथं आहे हेडफोन लावलेला. बोला की काय म्हणताय.
काय नाही बघा माझ्याकडे पण गेस्ट आलेत तेच अवरावरी चालूय हाय, काहीच नाही आजून नाष्टा झालंय आता करायचा लेट झालाय जरा आंघोळी नाष्टा करत कच उशिर झालाय.
होय मग काय, हा ना, हा म पाऊस कुठं काय आभाळ येत येतय ऊन पडतयं काय कळत नाही.
हा तसच हाय ते पावसाच काय खर नाही. तुमच्या आता बॅचेस मध्ये काय असतय, एम एस साठी
एम एस सी आयटी तेच मायक्रोसॉफ्ट टाॅपिकस पूर्ण शिकवलं जातय. एम एस सी आयटी रास्तो पन्ना स्टेशनलचा, हा आणि टॅली असतय, अकाउंटिंग प्राईम जीएसटी हा.
हा, हा, हा, बर हम्म हम् चांगलंय. मग तुमच्याकडे काय काय असतय शिकवायला.
आमच्याकडे एम एस सीआटीच टॅली दोन्ही
तुमच्याकडे म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः
हो एम एस सी एटी
एम एस सी आय टी होय आणि एम एस आय टी का फक्त. हॅलो?
हां बोला
हा म्हटलं फक्त एम एस आय टी का?
हा एम एस सी आय टी आणी टॅली असतय. हा दोन्ही असतय शिकवायला, हम्म.
होय, बरंय.
काय म्हणता, हा तीन बॅचेस कुठं जास्त बॅचेस असतात, सकाळपासून त्या बॅचेस असत्यात. हम्म सकाळी आठ वाजल्यापासून बॅचेस चालू होतात, संध्याकाळी आठ पर्यंत. हम् आमचं टायमिंग दहा ते सहा असतं. हम् दहा ते सहा मध्ये पण होतात, कि सकाळच्या हम् ते चार बॅचेस होतात माझ्या, हम् चार बॅचेस होतात. हम्म हा नाही दोन दोन तासाच्या असतात.
बापरे भरपूरे किवो मग प्रॅक्टिकल आणि हे का? रोज दोन तास त्याच असतय.
प्रॅक्टिकल सिलेबस
होय ऑनलाईन बैचस असतात.
हा. होय ऑनलाईन एक्झाम असतात, कॉम्प्युटरवर.
हा, हा, हा.
हम् मग किती कॉल झाले तुमचे?
कुठला अजून सात आठ झालेत होय म् असंच करायला आता बघ क तुमलाच दुसरं. कले आहे पाच सात मध्ये सहा मध्ये दे. माझ्या एका वहिणीला केले दोन. झालं.
माझे कसे काय ते पहिले कंप्लीट झाले मी तर केले पण नव्हते.
गडबड गडबड मध्ये म नंबर टाकले.
नाही टाकला नंबर कुणाचच टाकला नाही आणि त्यात कसं असतं माहिती का नंबर जरी टाकला तरी खाली ते ऑप्शन येतात ना हो नाही काहीतरी करा म्हणून ते तर असं नव्हत आलं ना मी नंबर अजून टाकलाच नाही मी पहिल्यांदा ओपन केल तर पण नंबर काही घातला नाही कुणाचा. आणि काल करायचं म्हणून मी केलं पण ते
त्या ऍपच पण काय तर प्रॉब्लेम झाला असेल. त्याच्यानी पण झाला असेल.
हम्म.
ॲपमुळ असूद्या घ्या ते मागच्या वेळेस पण आम्हाला अस इशू झाला होता. ऑटोमॅटिक शेवटच्या दिवशी ज्यांनी केलं ना. त्यांचं सर्वर म का प्रॉब्लेम झाला आपोआप कॉल कटिंग व्हायचे उचलाय गेलीस
हो माझे पण काल दोन कॉल असेच कट झाले चार मिनिटाचे.
हा ते सर्व्हरच घोळ होतय, एकदम आता सगळे कॉलिंग चालू केलं असेल ना तर प्रॉब्लेम येतच काय नाही होत तस. अजून किती दिवस सुट्टी वीस तारखेपासून आता
काय ते?
सुट्टी सुट्टी
तरच की चार दिवस हो हम्म चार आठ दिवस ह
भरपूर की मग
ह्ं
आता परत चिंटाला घेऊ जायचंय का
आता चिंट्याला घेऊन बघूया काय होतय? ह मग ते चिंट्याला नाहीे हम्म काय होतेय बघूया की. मग घेऊन तर जायला पाहिजे त्याला गबसणारत तो गप्प बस नाही तर येणारच म्हणून महाग लागत.
होय पण त्याला नसल्या सोबत खेळायला काय खळते.
हां
सोबत पाहिजे की खेळायला.
नाही तीथ आहेत पोर
दिदीला विचारायचं की दिदी येणार असेल की आता आता येणार असेल किती कुठं आलीय
हा माहिती मला परवा मॅसेज टाकलेली बाई काय कराय ते का म्हणजे कधी जाणारच म्हणून म्हणलं बघु अजून माझं नक्की नाही म्हणल तारखेनंतर म्हणलं गेलेतर.
विचार असेल तर जातोत मग.
काय माहितीचा नवरा तिला धोंडदान देणारय बाई. तिची आई.
नाही नाही हम्म
धोंडेदान देणार आहे त्या दोघाला बोलवलंय तिनं मग असं ताईने विचारलेलं तिला येणार काय म्हणून तर त्यावेळेस तिला म्हणजे माझा नवरान मी जाणार आहे. म्हणली दोन तीन दिवस म गआईने धोंडे दानाला बोलावलंय. आणि त्याच्यानंतर मला कॉल हा मग त्याच्यानंतर मला कॉल केली दोन तीन दिवसांनी आठ दिवसांनी. तू नाही का गेलीस कुठे कोमल? ताई काय गेली तू नाहीय काय गेली काग म्हणला नाही गेली माला सुट्टी नाही. आणि मग चल मग आपण दुघी जाऊन हनी काय नको म्हणायली यायचं म्हणायली.
असं कसं पहिला दधोंडी जाणं त्यांच थोडी येणार किंवा मग मामी येतील तकडे द्यायला काय सांगतायात ना मग असं करेल तुमच्या सोबत येईल ती येताना मामी सोडाली इथं येऊन दोघांना करतील असं करतील.
हा माहिती य ती मंदिर माज मग तिजा नवरा म्हणत व्हता तुमही शिलाई की घेऊन जावा मला काही टाईम नाही अन तिला सांगितलंय म्हणे कि इकडच जा तुझ्या आईवडिलाला सांग धोंडे दान घेऊन यायला.
हा हा
काय माहिती काय काय नाही मी काय नाही बाई मी काय लई विचारलच नाही तिला काय करणार आहेस काय येणार आहेस? काय मी काहीच विचारलं नाही ताईला म्हणली माझा नवरा अन् मी दोघ जाणार आहेत म्हणून मी परत विचारलंच नाही मग मी म्हणलं जाऊ दे तिकड तरी कुठ नक्की हाय जायचं.
हम् तुमचच फिक्स नाही आणि यायचं फिक्स नाही जायचं फिक्स नाही.
तेच किन कुठं तिला म्हणाव त आशेवर. क्युवानी
होय आत्ताच आधिक महिना चालू झाला अजून पंधराला अजून एक महिनाभर हे. पंधरा जून पर्यंत.
पंधरा दिन पर्यंत हाय. मला काय अधिक महिन्याचा इथ मावशी देती सोडा आमची. ईतक्या लांब जा नाही आधिक महिन्याला मावशी इथल्या ईथं देती मला ताईला मला दोघीना पण बोलवती करती हं वान वगैरे देती कपडे वगैरे करती.
अ हा आम्ही पण जाणार पुढच्या बहिण्यातून आ त्या निशी जाणारच येत काय होते की तुम
हा मलायली म मी म्हणून.
ह आता गेलं तर काय, तीन वर्ष नाही माझ्या अगोदर तर झालंय तुमचं माझच तिसरंय आता.
दरवर्षी कुठं असतयं वर्षातन तीनदाच येतयं ते - -
तीन वर्षात दीड वर्षात दीड वर्षात तीन वर्षात नाही.
नाही नाही तीन वर्षातन एकदा येत आता माझंच तिसरं आहे तुमच होतच नाय
हम्म तेच की तिसरंच हाय माझं बी पण हीथ दोन दिलत्या की मावशी ने आमच्या, हा एक लास्टच हाय आता काही दिल मावशी बोलवून घिती मला.
हम् हे तीन तिसरं - - पुढं कोळाची इच्छा असली तर करतेत नसल्या तर सोड हे तिसरं. अजून - -
काय नाही बघा. तुमचंच काय चाललंय.
बोलत स्वयंपाकची तयारी - - करायची. हा कनिक मळा लागलंय.
किली
सैपाक करायचं म्हणलं आता पटपट. ऊनाच काय रकरक होतंय ओ. बसु वाटत नाही. बसलयं. खेळतं तर ते सगळे दादा ते आलेत ना पोरं जाणार त्यांनी पण - - आल्यावर काय मात काय काय करते इथनं तरी यायलाच आता दहा बारा दिवस तिथनं पुढे आता ते एवढा प्रवास तीला त्रास होतय का काय होतेय काय माहित?
मी तर म्हण आता या दोघी गेल्या तर मग जाते आपणं सोबत. हे सायली नी आत्या
नाही. आता या महीना अखेरलाच येणार ह्या आता पुढं माहित नाही बाबा काय करत्यात मी काय विचारलं पण नाही. जातील
काय हुतयं काय माहित.
इकड यायलाच त्यांना महिना अखेर उजाडती.
हान दोन मिनट राहिले का?
हं काय-काय होय. होय. होय. बघते लक्ष टायमाचं
हम्म मगं
त्याच्यानंतर काम आहे का तुम्हाला? नाही कणिक मिळायला लागतोय बघ आता काम आहे का म्हटलं हा दोनच मिनिटं मोजून मग जावा. परत तुम्हाला वेळ असला कि मेसेज करा. हा काय प्रॉब्लेम नाही.
एक दीड वाजता लावूया आप्पे
फोन करा साध अ ये बाई त्यांच्या नादी लागू शकत नाही. त्यांचे वेळ नसते मग कधी त्यांच्या वेळेनुसार आप आपण लावणार असू दे बाई मग काय मी त्यामुळे विशेष काढला नाही आपण अस कस करतो तरी बी ऍडजस्ट करत-करत होता. त्यापेक्षा राहू दे मी विचारलं पण नाहीत
हम्म-हम्म मी पण नाही म्हणल होत विचारा परत म्हणलं जाऊ द्या.
आपलेच हा आपलेच अजून बाकीची कणी पटपट होते अजून ते घरातल्या बायका काम करणाऱ्या पटपट करत्यात ते असच वेळे काढून-काढून करत्यात
होय.
हा.
पण हे ह्याच्यापेक्षा ते दुसरे
होय-होय ते तर ठेवते ह